हॅलो
हॅलो
हा आला की कॉल आला.
हॅलो
हॅलो
काय ते?
हा कॉल आता आला.
हा तेच मी दुपारपासून बघालो आहे ग तू उचल नाच झाल्यास
रेंज मध्ये ये जरा हित रेंज वर चालतय वाटत. सगळ्या
हा मग ते नेमकं काय करायचंय?
हे काय दहा मिनिट ठेवा आणि पैसे मिळवा असं काय तरी हाय वाटतं.
हा म्हणजे मला आता ह्याच्यावर तू कॉल केलीस कनी मग आता टास्क येणार?
हा होय आता त्यांनी मी कॉल केलोय तुला तू कॉल करायचा मला म्हणजे तुझा एक कॉल होतोय असा आहे ते असं तीस कॉल करायच आहेत.
पण फोन नाही लागला अजून
टास्क आला नाही? कसं काय.
मी परवा शनिवारी भुग संध्याकाळी का शुक्रवारी संध्याकाळी अजून प्रोफाइल टास्क चालू हाय.
हॅलो. हॅलो‌. बच हॅलो.
हा बोल की.
प्रोफाईल टास्कच अजून आला नाही ग मला त्यामुळ खात तर एक हम्म
दोन दिवसानी येतोय ग प्रोफाइल टास्क.
हा मग त्यामुळे अजून आलेले नाही अस संध्याकाळपर्यंत बघायला पाहिजे काय होतय.
हा हा येईल मग दोन दिवसात.
आज संध्याकाळपर्यंत येेईल कि मझ शनी बहुतेक शनिवारी भटल्या भरल्यास वाटालय मला. लक्षात नाही तर भरलोय मी मग बघतोय की काय होतं येईल संध्याकाळपर्यंत बघूया घे. आणि हे कॉल कस करायचं. काय ते प्रोफाईल टास्क झाल्यावर कॉल करायच. सेत
हॅलो.
हॅलो.
हा बोल.
काय म्हंटलीस.
टास्क आल्यानंतर ते कॉलिंगची प्रोसेस होत्या काय चालू होत्या काय.
व्हय चालू होतंय लगेच ते.
कारण इथ माझ ऑप्शन मध्ये मी बघितलो कनी त्यात मला ते कॉलिंगची कुठ दिसना म्हणजे आता
ते अजून तुला आलं नाही ग म्हणून दिसना झालय.
त्यामुळे दिसना. हजे होठ ग्यास का आपंता ते
हम्म चालतय पुढचं? काय मग कुठे घेणार आहेस ऍडमिशन?
बघूया की आता काय काय होतय. तेच म्हणलं आणि त्यात आजी पण परवा मला सांगाल ती. खरतर तसं मी कार्या ॲपस् बंद होत ग माझं.
हां-हां
त्यात स्टोरेज म् स्पेस येऊ तेऊन मी कार्या ॲप ए केलो नई. म आता करताना कसं अं मम्मी च्या मोबाईल वरच मी डायरेक्ट केलो गं डा तर लॉग इन त्याचं. या आधी कसं बहिणीचं पण लॉगइन त्याज्याव होत् तं म माझं लॉगइन माझ्या व करू टेवतो. मात् त काय केलो माझं लॉगइन मम्मी च्या मोबाईललाच केलो. माणि पण आता टास्क ती का करणार नाही, काण आधी तिजं पण टास्क असायचं न् माझं पण असायचं. आणि आलं की दोघीसनी एकदम येत् होतं अन् दोघीसनी एकदम कराय होत नव्हतं गं जमत नव्हतं.
हां-हां
त माझ्यात काय केलंस् नही मम्मीच्यातच केलो. हम् हां चालते चालते, बघतो की काय होतं सांगतो तुला आलं तर.
हम्म, चालते चालते.
पोर्तुगेज
हां, ठेवू काय?